हॅलो हा ताई आवाज येतोय ना? हो हो. हो हो येतोय झालं फराळाला.
हो झालं. बाळ झोपलं का?
झोपतोय झोपलेला आणि थोड्या आवाजने ऊठला नव्हं का आता.
अच्छा छोटा आहे का एकदम?
हो दीड वर्षाचा आहे.
अच्छा.
फराळ वगैरे झाला तुमचा?
हो हो माझा झाला फराळ पाणी, तुमचा?
हो हो झालं आवरलं.
आवरलं ना, कोणते हा कुठचं ना म्हणजे तुम्ही कोणत्या गावावरून बोलत आहे ताई?
सांगली काल केलं नव्हते काय कॉल तुम्हाला?
हो हो हो माझं नाव नव्हतं लक्षात काल दोन तीन जणांचे आले ना फोन ताई. त्याच्यामुळे काही लक्षात आलं नाही.
हा होय.
हा. आज कसे स्कूलमध्ये नाही का पोरांची मीटिंग होती स्कूल म मध्ये.
हो हो हो मी सकाळी केला होता.
हा हा.
मेसेज केला होता तुम्हाला म्हणलं बिझी असाल म्हणलं.
नाही आज कसं झालं ते इचा असेंब्ली होती स आमच्या माझ्या मुलीची. तर अ सेंबली पण होती आणि तिचा डान्स पण होता तर त्याच्यामुळे मग मला ते बघण्यासाठी थांबावं लागलं तिथे. तर मला घरी यायला सव्वा नऊ झाले.
आणि, त्याच्या नंतर नाही का दहा वाजता लगेच पॅरेंट्स मिटिंग होती स्कूलमध्येच.
हा हा.
मग घरी आली पटापटा दोन जेवढे काम होईल तेेवढे केले आई आहे सासूबाई आहेत त्या तेवढ आहे तर मला थोडा आधार आहे.
त्या म्हणे कि तू तुझं आवर म्हणे तू जा म्हणे.
हा.
त्याच्यामुळे मी दहा वाजता लगेच मीटिंगला गेली. तर मुलांना मग म्हटलं आता कसं एक वाजता स्कूल सुटते. मग पुन्हा घरी या पुन्हा जा पुन्हा तेच तर होते ना आपल्याला म्हणून मग मी मुलांना घेऊनच आले दीड वाजले मला आणि त्यात मला या हिचे पप्पा ते नागपूरला होते माझे भासरे आहे ना, म्हणजे मो हीचे मोठे पप्पा. तर ते मांगच्या संडेला नाही का शिडी वरून पडले.
पडले हा लागले का मग?
लागलंय म्हणजे त्यांचं ते आपली रीडची हड्डी नाही राहात का ताई,
हम् हम.
त्याला नाही का हे झालं फॅक्चर झाले.
अरे बापरे!
फॅक्चर झाल्यामुळे ते कसं आहे संडे पासून नागपूरलाच आहे दवाखान्यामध्ये.
हां हां.
म्हणून त्याच आहे आता ऑपरेशन मंडेला.
हो आता संडे मंडे सुट्टी.
हो आज सॅटरडे आणि संडेची सुट्टी आल्यामुळे त्यांनी मंडेला करतो म्हटले. तर हे तिथेच होते आतापर्यंत, तर आज आले. हे अगोदर मला काय म्हणत होते की मी जेवण कर ताई डबा आणणार आहे तर मी जेवण करूनचं येणार आहे.
ओके हां.
आणि त्यातून कसं झालं आता किती तिथं एक हप्त्यापासून ते दवाखान्यात आहे झोप नाही जेवण नाही बरोबर.
त्यांची तब्येत बिघडली, म्हणून ते आले आता, मग मला फोन कर तात जेवण स्वयंपाक बनवून ठेव.
आं
ते बरं की, ते आईला सांगून ठेवलं होतं मी, की बाबा चिरचार करून ठेवा आणि कणिक भिजून ठेऊून द्याल म्हण टलं मी येते. मग पट-पट त्यांना जेवण दिलं, मग आता ते दवाखान्यात गेले. म्हणून मी मग म्हनलं, त्याला मेसेज करावं.
हां हां.
त्याच्यासाठी, तुम्ही काय केलं फराळाचं?
आम्ही आज मिसळ केली उपवासाची
अ आपला साबुदाणा ना?
मिसळ-मिसळ, उपवासाची मिसळ. म्हणजे अ खोबऱ्याच आमटी करायची, खोबरं बारीक करून ओलं किंवा सुकं खोबरं असेल ते
हां.
थोडं जिरं घालून आणि कोथिंबीर चालत असेल तर घालायची थोडीशी, ते घालून हां बारीक करून घ्यायचं आणि आपण रस्सा कसा करतो, नॉन व्हेजचा त्या पद्धतीनं करायचं, थोडसं बटाटा चिरून घालून. बटाटा बारीक चिरून घालायचं आणि रस्सा करायचा थोडा, हां आणि उपवासाची मिसळ मिळते, म्हणजे त्याच्यात वेपर्स असतात
अच्छा-अच्छा-अच्छा, हां फ फराळी चिवडा, आमच्याकडे त्याला नाही का फराळी चिवडा म्हणतात.
हो-हो, तेच फराळी चिवडा हां तो त्याच्यात घालायचा, ते छान होतंय. मग त्याच्यात थोडसं दही किंवा काकडी, काकडी आहे ना बारीक चिरून घालायची. लिंबू वगैरे पिळुन छानचं लागते. हे शाबू वगैरे खात नाहीत ना आमच्यात
अच्छा! शाबू खात नाही का तुमच्यात?
म्हणजे घरी खातात बऱ्यापैकी, खरं शुगर असल्यामुळे जरा अवॉइड करतात ना.
अच्छा! अच्छा!
मग थोडं ते लागतंय मग, ते खाल्लं की मग तसं पोट भरतयचं थोड, थोड
तर शुगरच्या आणि मग एका हे का बरं नाही वापरत राजगिरा ऐकलंय का तुम्ही राजगिराचं पीठ?
पीठ नाही ब, अ पीठ ऐकलय. राजगिऱ्याचं, मग ते नाही, हा. त्याची काय भाकरी करायची काय?
हा त्याची छान नाही का आपलं कणकीसारखं भिजवायचं त्याला थोडं मीठ टाकून.
हा.
आणि त्याची पोळी करायची, छान तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते लावून.
ते घालून हा, सकाळी थोडास
बटाट्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी
हा हा.
किंवा दही त्याच्यासोबत पण छान लागतं ते.
हो, हो, हो.
हम्.
ते काही नाही केलं, ते आम्ही ह्याला करतो अ दसऱ्यामध्ये उपवास असतो न. सासूबाईंच्या, हा नवर-नवरात्रामध्ये, मग तेव्हा शांबू आणि वरी बारीक करून आणून त्याची भाकरी, बटाट्याची भाजी वगैरे करतो चटणी असी करतो आता एक दिवसाचा ते आता म म्हटले अ मिसळच करूया सगळ्यांना आवडते पण. मग ते केले. फक्त सकाळी तेवढं डब्याला लवकर पाहिजे होतं मग त्यांना मिसळ नको म्हणटलीत ते मिस्टर त्यांना शाबू शाबू करून दिली खिचडी.
खिचडी, मी पण शबुदाण्याची खिचडीच केली.
हो हो.
आणि रात्री बघू आता वडे किंवा मग शाबुदाानची. हो कायचंय.
बाळाला थोडस खीर केली शबुदानीची थोड खाल्ला त्यांन. नग हेना आमच्या ऑफि हेंच्या ऑफिसमध्ये मी केले करून दिलेली शाबूदाण्याची खिचडी आवडती. मग मी पहि थोडीच केलेली भरपूर जण काय-काय आणणार आहेत म्हंटले. म्हणून पहिला थोडीच केली थोडी केल्यानंतर म्हणटल एवढच का केलेस म्हटले मग परत आणि थोडी केली. होय का आणि मग मोठ्या डब्यामध्ये घालून दिली असं झालं.
अच्छा त्याचे सगळे मिळून मिसळून जेवतच खात असेल ना नाश्ता त्याच्यामुळे.
हा त दोन सॅटरडे ते नव्हतीच बाहेर विजिट विजिट असते ना त्यांना बाहेरच्या सिटीमध्ये दोन-तीन आठवडे नव्ह तेच सॅटरडेला मग ह्या वेळी आहे. होती त्यांची दिंडी पण होती म्हणे. आषाढ एकादशीची मग हो मग ते म्हंटले थोडी जास्त दे आणि मागितलेत खिचडी म्हणून. ऑफिस मध्ये म थोडी जास्त करून दिली परत हो.
आमच्याकडे हे उपास नाही करत.
हा.
त्यांना आवडत नाही उपास वगैरे
होय होय आवडत नाही म्हण, हे ते शनिवार अगोदर पासून करत होते प्लस आणि एकादशी पण म्हणजे दोन्ही एकदमच होतय, आता संध्याकाळी पण मग काहीतरी करायच उपवासाच वरीच भात आणि आमटी वगैरे, हम्म रताळ जरा केले होते थोडं. र वरी वरी नसते का, वरी असं रव्यासारखी वरी असते की माहित नाही काय?
हो त्याला आमच्याकडे भगर म्हणतात.
भगर म्हणतात काय?, हा म्हणत्यात काय काय जण तिकडे भगर.
हो नाही भगर अ म्हणतात, म्हणजे ते थोडसं रव्यासारखंच राहते पण ते जाड जाड
जाड असते, हा हा दाने जाड असतात, ज्यांना शुगर वगैरे असत ते त्यांनी मग ते तेच करून खातात, म्हणजे असं उपमा कस कर तोय आपण तसं कराय
हो हो हो मला ते आसट आवडतय आसट
आसट काय असत?
हा म्हण तेच ते, म्हणजे तुम्ही म्हणत आहे ना वरी वरी तर आम्ही त्याच्यात काय करतो, टोमॅटो वगैरे खाता का तुम्ही?
आम्ही नाही टोमॅटो खात, बटाटा आणि शेंगदाणे कडीपत्ता
हा आम्ही ते बटाटा, शेंगदाणे आणि कडीपत्ता वगैरे आणि थोडं दही त्यामध्ये आणि ताक करतो त्याच्यासोबत. शाबुदाण्यासोबत किंवा त्याच्यासोबत ताक करतो खायला.
हो ताक, दही हे असतय, ते असतयच ती कोरडी खाऊ वाटत नाही ना.
नाही, शाबुदान्यासोबत आता मी मी शेंगदाण्याची आमटी करतो.
हा हा
त्याला सोबत खायला?
हो हो, शेंगदाण्याची आमटी आणि खिचडी छान लागते शाबुदाण्याची खिचडी आणि शें
हो हो हो
हम्म
आता बघा श्री मीटिंगमध्ये नाही का बघता बघता आता ते बोर झाली होती मीटिंग ऐकू ऐकू, त मी ते रेसिपी पाहत बसली होती.
हो हो होय होय
काय की खूप कंटाळा आला होता ऐकू ऐकू.
होय
हम्म
माझं पण आता सकाळी, हो हो बाळाला जरा ते हेच फोटोशूट करायच म्हण म्हंटल म्हणाले होती. तो उठल्यापासून अ रडायलाच चालू केलाय त्यामुळ
हा ज्यात ज्या ज्या दिवशी आपल्याला काही करायच असलं ना मुलांच, त्या दिवशी काही त्यांच काही ना काही चालूच राह
बिघडतयच, होय ते कशासाठी पण उगच किरकिर करतोय. आणि कपडे काढून ठेवलेत आंघोळ केल्यानंतर काय कपडेच घालून देईना.
अ हा नाई ते तर माझे पण तसेच होते ताई. गावाला जायचं म्हंटलं का त्या दिवशी अलबद झोपणार नाई कारण की कसं मी चामोशीला राहयचे ना गडचिरोलीमध्ये.
हो हा.
तर तिकून मला वर्धेला यावं लागत होतं. सकाळीच कसं आणि आपले काम राहायचे क बा दहा वाजता निघायचंय बा म्हणून
हम्म हम्म.
तर बरोबर त्या त्या त्या दिवशी तो झोपतच नव्हता स्वराज आमचा झोपतच बिलकुलच नव्हता. आणि ज्या दिवशी कुठ नव्हतं जायचं ना त्या दिवशी बिंदास झोपायचं दोन - दोन, तीन - तीन तास.
हो.
हा.
पण तसच करतोय आमचा कुठतरी गावी जायचं म्हणलं की नाई उगाचच रडायचं नवीन कपडेच घालायचे नाइत हायती अंगावरची काढूच द्यायची नाईत. असं करतोय.
हो हो हो सेम सेम आंघोडीला जाणार नाय. सेमय सेम तस माझ्या घरी पण तसेच होते माझे दोन्ही मुलं तसे होते इिला तर एवढं हो त माझ्या मुलीचा कपडे घाल मी काऊन घालू. नको घालू तर मग मी अशीच राहू का असं तिचे प्रश्न राहायचे.
एक मिनट नेक्स्ट कॉल करू का लगेच? वेळ असेल तर हा
अ ठीक हाय ना.
काय लगेच करते हा दहा मिनटं झाले तर
हो ठीक आहे.